जा, कमी लागते हॅलो
हॅलो, हा बोल की
आवाज येत नाही काय?
हा येतोय आता बोला
हा हा जेवंण तेन झालं काय?
जेवण नाही ते भात करायचाय फोडणीचा.
आ.
वागं देण घालून एकच, दुपारी सगळी वेळाने जेवलीतीत भूक नाहीयय
हा हा.
आणि हम्म ती दानोळीची पोर आलती दोन
कसं काय?
कुठे गेलती आलतीत बाई तसंच घरला.
आलेलीत?
हा.
हा हा खर बारा दिवस बाहेर जायाय चालत नाही, खर आता दिवस केल्यामुळ जहाकं गेली असतील ती.
हम् जाइत असतील जाणार आहेत दोन दिवसात
कान दिवस होईपर्यंत थांबणार नाहीत ते बारा दिवस होईपर्यंत
म्हणूस तर गेलीया
हा हा.
जायाच्या आधी येऊन जा, अशी म्हणते.
दादा हुता घरात?
होता काय
हा हा चा तेन पिलीत का नाही?
हं, घेतलीत चहा घेतलीत. आणि बसली खरी ब बोलत्यात या दीदी, दीदी या माझ्या मग
व्हय, व्हय चांगले आहेत गं, स्वभावान लय चांगलेत.
हम् बोलायला चांगली, मम्मी म्हणली ही पण भणचं
हां.
या दीदी, दीदी या
ह ह, मी आत्ता बघितल बाई
मला पण पाहिला वळखणा, ती आल्या आणि दीदी दीदी म्हणालेत मी तेंच्या तोंडाकडे एकटक किती गेला नाहीस
आग ते आता तेनी कि इथं ट्याटू काडलाय कणी कसल देखणं दिसतय बघ केस तेन फॅशनेबल आहे ते आणि ते नातं सगळं म उषा आणि ते हे काढलं कणी. आता कसतर दिसाय लागलय, मी त्या दिवशी बघितलं मी म्हणालो एवढं काळ सावळ हाय खरं एवढं देखण कसं हाय.
म्हणजे कुठलं थोरलं?
हा लग्न झालेल तिथे, टॅटू भूमी काढलाय नरड्यावर काढलाय टॅटू बरोबर नरड्यावर
काय लक्ष नाही त्यांच्यावरती थंडी वाजाय जॉकेट घातलेय पूर्ण.
मांजर मधलं आमच्यामुळे जरा फ्रीज उ तो तिकडं मधल्या खोलीत ठेवलय ते मांजर आमचं खुळच झालेय लाडात कोलांट्या उड्या खातंय बग. तेय खुश झालय वाटतं तिजोरीवरन त्या उडी मारायला मिळतीया.
त्या फ्रिज मधल्या खोलीत ठेवला व्हय.
होय तिथे जरा आडचण होत्याय नाही म आता काय बंदच हाय आणि पाणी त्याने एका साईडला सगळं होतंय नाही व्यवस्थित म.
हा मग ती गंज ईकड ठेवलीसा काय?
हा ते ठेव-ठेवणार आहे अजून सकाळी ठेवणार ते आता म्हटलं ते तिकडं ठेऊया.
हम् हं किचन थोडी पाठीमागे नेऊन घाला. तू चुल नेऊन तेवढी पाठी मागे घाला म्हणजे तिथं कारपेट आणून‌ घालाय ईल.
होय होय तसंच कराया पाहिजे ते. ते जरा पाऊस जरा कमी आला का नी
हम्म.
ते करायचं मग.
हं हं आणि कलर केला म्हंजे झालं.
दोन दिवसात मिटिंग आहे वो. जरा ते हे कराया घेतलेलं खरं जर रेंज आलेलं हे दिस त्या म्हणून ण म्हटलं तुम्हाला फोन करून बघूया म्हणून.
हं हं रेंजचंच हे प्रॉब्लेम आलंय.
आणि अजून सात, आठ कॉल आहेत नाही, उद्या एवढं केलं म्हणजे मला अं हे करता येतंय.
हा श्वेताला तुम्ही फोन करणार आहे का?
अं
श्वेताला?
न्हाई बाई मी काय?
तूमाला मेसेज मी मगाशी केलता तर मम्मी वरन करायंचं म्हणून एक कॉल असला तर मी एक कॉल पण त्यां नाही हो, ते आरतीदिदी पण करणार आहेत अशा म्हटल्या.
काय नाही.
तशी काय म्हणते कोणास ठाऊक, मला तिया संग बोलायचंच नाही कारण ती काय वेगळीच भाषा बोलतिया.
व्हय आणि ऐकून घेत नाय आपलंच बडबड ते हे करत्या छान बोल
असतील काय म्हटली? हॅलो ‌.
हं त्येनी म्हणत्यात कोण बोल की आवाज येत नाही?
हम् हा येतोय आता मगाशीे.
ह हं ते दो तीन
हम्म हम्
हाय आत्ता आलाय कामावरनं.
हं हं
आवराय चालू हाय हम्म पण
हा हा. हा हा. माझं पण आता दोन दिवसावर मिटिंग आलिया, लिखाण भरपूर राहिलंया त्या गावाला गेल्या मुळं ते राहिलेले कान आता जरा नऊ वाजेपर्यंत जरा करत बसणार. जेऊन भांडी घासलं कि आणि मग कंटाळा येतोया काय लवकर? हम्म आणि म्हणत्यात जेवाया वाढ म्हणतो लवकर.
हम्म हम्म किती वाजलं, आठ वाजलं का? हं आठ वाजायलेत ना हम्म हम्म हम्म मंग आणि काय? पोरं
हा का.
पोरं
पोरं आं क्लासला
हा हा
जाणार नाही ब बंद करणार बंद करणार म आता खर सगळी मुलं दाताला अभ्यास करत नाही म्हणजे जात
होय जाऊन दे ना तिकड तेवढा हा अभ्यास होतोय का एकाच वेळेला एकाला
होय.
ते खर कटाळवाण झालंय इकडन यायच तिकडे जायचं तिकडन यायचं इकडे जायचं आणि ते कंटाळा येतीन झालंय
ते अभ्यास करायला लागतंय नाय.
हम्म.
त्याचमुळं कंटाळा करतोय.
हम्म.
पावसात दुपारी भिजून आला पडला कुठं, भाकरी देेऊ काय? होय पण आणि माहिती पण भरायचीय नाहीतर बघा दोनच काढेल वायफाय कुठलं चालू करू? हॅलो!
हम्म होयच ते घरात अभ्यास करीत नाही म्हणून झालय नाही तर मग त्यांना ते उगाच प्रेशरच होतयले.
उ
अजून पहिली दुसरीची पोरं पण मग एवढी सकाळी पाच वाज अकरा ते पाच पा सहालान जायच आठला याय घरात पोरांना वेळ कुठे हाय त्या
हा.
उगाच तर ते आता अभ्यास करीत नाही घरात म्हणून घालायची नाहीतर मग ते लोडंच हाय त्यासनी
आणि नाही एवढ्या लांबच तर काय गरजच नाही.
गरजच नाही ना आता त्याला कारण अजून त्यांचं वय खेळायचं आहे. तो पर्यंत आपण त्यांना म्हणतोय म्हणा आणि एबीसीडी म्हणा
व्हय व्हय पण ते घरात अभ्यास करत नाही त्याच्या मूळ
पण घरात एक अर्धा जास्त अम अभ्यास केला म्हणजे विषयच संपतोय नाय. मग निवांत खेळायला रिकामी होत्यत. अह कसं कसं करतय बघ ही. मान का
काय नाही. आता जर असं डाळ वाढा लागलोय, वीरूला पण घालवलंय.
ह हा
वीरूला पण घालवलंय आं
जेवण काय केलायसा?
जेवण सकाळी मुग केलेलं तसंच आहे अ ह्य ते चिकनचा जरा रस्सा हाय, आमटी बी सकाळी केलेली जास्त आहे जरा झुणका करायचाय. घ्या तिथंला. मुलकाचं महागलेत कांदं, शंभरला तीन किलो कांदं श
हां
पन्नासचा बटाटो, पन्नास असं दोनशे रुपयेचं आत्ता घेतलंय लसूण पन्नासचा.
हा, हा. मांढऱ्यात त्या दिवशी मी आलो कनई
खायाचंसय
त्या दिवशी गाडी आलती मांडऱ्यात, मांडऱ्यात त्या दिवशी गाडी होती ती कनाई शंभरला पाच किलो म्हणत हुत्या आणि हां
हाय की, हाय म्हटलो नव मी.
हाईत काय, हां, हां तेनच दर असं. हं.. हं, मम्मी लगेच पाहिजे? झालं -झालं पाठवतो की वो, थांब नाही तर पाठवतो.
म रस्स रास त्यातला म्हाताऱ्याला दिला, महजे. स्टॉप.. हॅलो.
हॅलो! एक मिनटं हं...
आ. आत्ताच घेतलं मुला.
हॅलो.
पै... हो तिकडं हॅलो रश थांब दोघानी अंड्याची पोळी भाजून देतो.
पोरं आलीत काय?
मुलं आलीत स्कुलसनं.
हुं.. हूं.. ऑनलाईन पैसे सगळं सपलं.
हॅलो!
हा फ्रेशर्स डे जरा हॉटस्पॉट चालू कर, नेट हास्पॉट चालू कर.
मम्मे, पाठवलंय बघ.
आता एक इथं माहित आहे.
हायला
तुमच्यातलं वाळपा
हॅलो,
थांबा का? ते द्या.
हॅलो, ह ठेवा.